हॅलो!
हॅलो!
हॅलो! हा येतोय आवाज ऐकायला.
हा ताई आवाज येतोय, हा तुमचा येतोय.
हो हो हो, येतोय येतोय.
नमस्कार!
बाकी काय म्हणताय? आज काय हो, नमस्कार! आज काय झालं जेवण वगैरे? हो, माझ झाल.
हो मंगळवार असल्यामुळे सगळं वेजच होत हो‌. आज कशाचं काय राहत
राज जाव
आज गणपतीचा वार आणि मग त्यावरून आठवण झाली संकष्टीची. अं हो तेच ना. त्यामुळे आठ
मग तुमच्याकडे काय बनवतात ते मोदक वगैरे
कर हा संकष्टी, गणपती सणाला वगैरे आमच्याकडे उकडीचे मोदक फार चालतात कोकणामध्ये.
हां हां हो मी पण कोकण साईटचीच आहे. पण मी आणि अजून पुढे कोकणातल्या अजून पुढे गोव्याच्या पुढे जाते.
अच्छा! अच्छा! नाही आमच्याकडे प्रॉपर कोकणामध्ये उकडीचे मोदक अ अ अगदी तुटून पडतात लोक. ते फक्त संकष्टी किंवा याच्यासाठीचं असं नाही गणपती उत्सव हे सणापूर तच नाही तर आता प्रत्येक ठिकाणी स्टॉलला तुम्ही गेलात तर येणारे जे टुरिस्ट आहे. त्यांच्यासाठी हे उकडीचे मोदक ठरले ठरलेलेच असतात. तयारच असतात. रोजच्या रोज कुठल्याही स्टॉल वर जा हो हो हो.
मोदक ते
तीस रुपये हो तीस, पस्तीस रुपये किंमत आहे हो. एक नगाची म्हणजे एक उत्तम व्यवसाय पण झालेला आहे तो.
खरंय जस ना पुरणपोळी घर आहे तसच आता मोदक घर पण झालंय ते.
मोदक घरबण झालय. तुम्ही कधी केलेत का उकडीचे मोदक?
उकडीचे मोदक का मोदक घर म्हणून, पुरणपोळी घर बा ऐकलंय का तुम्ही?
हो ऐकलंय ना.
हां तसच ते मोदक घर पण ऐकलेलं मी.
हो पुण्यामध्ये वगैरे खूप ठिकाणी अ खूप मोठ्या प्रमाणात
स्टॉल वगैरे हं किंवा कोकण मेवा वै वगैरे अशी जे काही काही हे असतात. कधी कधी एक्झिबिशन वगैरे असतात त्या ठिकाणी पण मिळतात.
हो हो.
तेच आणि आमच्या इथे पण तसेच ना हे बनवतात शेवया वगैरे उकड्या तांदळाच्या त्या त्या पण अशाच नारळाच्या दुधामध्ये मिक्स घालून खातात. त्या पण अशा छान लागतात.
हो इकडे मोदकांमध्ये नारळ ओला नारळ तरी महत्त्वाचा त्याच्याशिवाय मोदकच नाही.
हो हो आमच्या साईडला सुद्धा कोकणामध्ये आपल्याला तांदूळ तांदळापासून बनवलेले पदार्थ नारळ आणि मासे
मासे या गोष्टी खूप अ आमच्या भागामध्ये तरी पर्यटक माशांसाठी ताजे मासे खाण्यासाठी एवढी गर्दी अस ते की शनिवार, रविवार घरातून बाहेर पडणं मुश्किल होऊन बसलंय. इतकं लोक हो इतके लोक
त्याच्यामुळे ज्या हल्दी आपल्याला एक्सपोर्ट वगैरे होतात त्यामुळे आपल्याला म्हणजे आपल्याला मिळत नाही रोजच्या म्हणजेसाठी मार्केटमध्ये
आमच्या एरियामध्ये कसं आहे ना की मा-मासोळी रोजच्या रोज येते. ताजीच्या ताजी म्हणजे अगदी उपवासाचे वार सोडले तर कसं आहे लोकल पब्लिक उपवासाच्या वाराला नाही खात आणि टुरिस्ट हे कसे शुक्रवार शनिवार, रविवार किंवा सुट्ट्या लागून असतील त्यांना काही वार बिर नसतात म्हणजे ते कुठल्याही वाराला काही खातात. पण लोकल जे लोक आहेत ते आपलं सोमवार आहे गुरुवार आहे. शनिवार आहे शनिवारी टुरिस्ट असल्यामुळे मच्छी मिळते नाही मिळत असं नाही पण सोमवार, मंगळवार, गुरुवार थोडं प्रमाण कमी असतं मच्छीचं.
आमच्या इथे सुद्धा माझ्या गावी म्हणजे माहेरी तिकडे सुद्धा काय रामनाथ मंदिर आहे म्हणजेच शंकराचंच मंदिर आणि त्याचं एक मोड म्हणतात म्हणजे रामनाथ मो-बरोबर असं हायवेचं असं एक एक हे येतो आपल्याला दोन रस्ते मिळतात ना त्याला आमच्या भाषेमध्ये मोड म्हणतात. त्यात मोंड म्हणजे वळण असं किंवा असं एक हा दोन रस्ते जोडलेला तो भाग.
हां.
तिकडे मासेवाले बसत बसतात आणि ते मंदिर आतमध्ये आहे. पण मग सोमवारी म मासे खात नाही ना कारण सगळेच जण पाळतात देवाचं आपलं कारण आपलं कुलदेव आहेत.
बरोबर.
त्यामुळे मग ते सोमवारी तिकडे बसत नाही फार क्वचित ते एक, दोन जणच बसतात हां नाहीत. ते इतर वेळी कायम असतात आणि एकदम फ्रेश मच्छी आता मी गावी गेले होते ना तर अशी कधी कधी तर नदीतली मच्छी एकदम ताजी म्हणजे जिवंत मच्छी पण बघितली आहे.
हो हो इथे पण तसच आहे नदीतल्या माशांना हां नदीत त्या माशांना तेवढं डिमांड नाहीये इकडे पण समुद्रात त्या मच्छीला खूप म्हणजे शनिवार, रविवार येरवीच्या दिवसांमध्ये जे भाव असतात मच्छीचेे तर दोन पटीने जास्त शनिवार, रविवारी भाव असतात कारण बाहेरचे लोक घेण्यासाठी येतात. आणि ते ताजी मच्छी असल्यामुळे ते वाटेल ती किंमत मोजायला तयार असतात. अगदी पाचशे रुपयाची मच्छी दोन हजार आणि तीन हजार मध्ये सुद्धा घेऊन जातात. पैसा असतो आणि
ते एप्रिल, मे किंवा असं जेव्हा डिसेंबर जेव्हा ते टुरिस्ट त्यावेळेच घाई असतो त्यावेळी ते रेट वाढवतात. त्यांच्याकड हाय.
हो.
हां आणि आमच्याकडे नदीतल्या माशाला खूप डिमांड आहे. आणि एकदम फ्रेश मिळतात आणि मिक्स असतात म्हणजे मासे म्हणजे त्याला आम्ही पंचलई म्हणतो. म्हणजे सगळे मिक्स असतात ना म्हणून त्यांना पंचलय म्हणतो आणि वाट्यावरती ते दोनशे रुपये तीनशे रुपये वगैरे वाट
बरोबर बरोबर. हां इथे पण मच्छी वाट्यावरच मिळते इकडे ते पण मच्छी वाट्यावरच मिळते अगदी किलोवर पण मिळते नाही असं नाही.
हो आमच्या आता मी जिथे राहते ना तिकडे किलोवर मिळते आम्हाला.
अच्छा! नाही आमच्या इथे किलोवर अगदी अ एकदम रेअर
पण वाट्यावर मच्छी खूप चालते आणि जास्तीत जास्त सुरमई पापलेट कोलंबी, बोंबिल, मांडेेली हे प्रकार जास्त चालतात बाहेरून येणारे लोक मोठी मोठ्या मच्छीला म्हणजे पलेट आहे पापलेट आहे सुरुमई आहे. आता सध्या मच्छी गरमी भरपूर असल्यामुळे मच्छीचं प्रमाण पण खूप कमी आहे.
खरंय कारण ही तीथे आमच्या गावी ना म्हणजे सुके बांगडे किंवा सुकी मोहरी ते सुद्धा म्हणजे किती लोकं हजारामध्ये मोहरी वगैरे जी मोठी असते ना ती हजार रुपयाला वगैरे मिळते म्हणजे सुक्की
बरोबर हो हो इकडे पण तस असत सुकट सोडे ते बोंबिल वगैरे सुक कलेले, खारवलेले बांगडे याच्यासाठी लोक वर्षभराची साठवण करून ठेवतात.
हां पण आमच्याकडे बोंबिल नाही आमच्याकडे हे बांगडे मिळतात सुके.
अच्छा! इकडे सगळे बोंबिल मिळते. सुकट आहे सोडे सुके सोडे मिळतात.
बांगडे मिळतात.
म्हणजे एक बांगडा ना तो सुकलेला बांगडा एक बांगडा दहा किंवा वीस रुपयाला वगैेरे असा मिळतो.
मग इथे खूप महाग आहे. टुरिस्ट मुळे इथे खूप महाग आहे, अगदी शंभर रुपयाला दोन बांगडेच मिळतात जेमतेम‌
अच्छा! कधी कधी बघा ते माशांचा सुद्धा एक सीझन असतो काही वेळांना फक्त मासे ते बांगडेच मग तीथे बांगडेच मिळत अस
बरोबर तसच आहे तसच आहे. आता तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हां श्रावण महिन्यामध्ये पाहिलं ना तर मच्छी खूप असते. बऱ्याचशा जणांचा उपवास पण असतो हा खात नाही. आणि मच्छी ते कसं अ त्यांचं कल्टिवे्शन पिरियड असतो ना मच्छीचा त्यामुळे मच्छी भरपूर प्रमाणामध्ये मिळते आणि स्वस्त पण तितकीच असते मग त्यावेेळेला लोक बाहेरून येणारे लोकांचे चंगळ असते.
खरं आहे खरं म्हणजे असं पावसात न खाल्लेलंच बरं. कारण एकतर त्यांचं त्यावेळी अ नवीन त्यांचं प्रजाती काय हे होण्याच म्हणजे नवीन पिल्लं वगैरे हां त्यांचा पिरियड असतो वेळ असतो तो
हो.
आणि त्याशिवाय दुसरं म्हणजे थोडं प पचायला सुद्धा जड वगैरे असले समजा वातुळ असले बांगडा किंवा अशे काही गळपद आहे मासे वातूळ असतात मग ते जड पण जातात पावसाळ्यामध्ये तर आपण हलक अन्न घेतलं पाहिजे. त्यामुळे त्या दृष्टीने खरय ऍक्च्युली आपण ते श्रावणामध्ये ते मासे ते न खान वगैरे ते त्याच्यासाठी केलेलं आहे खर तर. हो खर हाय.
जोडलं गेल्यामुळे लोक जास्तीत जास्त पाळतात कारण हा दृष्टिकोन फारसा लोकांना न पटणार आहे, जे ग्रामीण भागामध्ये वगैरे लोक काय त्यांना न पटणार आहे.
ते. म्हणजे खरं जे आधीचे पूर्वीचे काळातले लोक होते ना, तेही असे कि ती म्हणजे हुशार होते की, त्याने सगळ्या अशा ना वैज्ञानिक दृष्टीने विचार करून एक एक गोष्टी
करून गोष्टी ठरवलेल्या आहेत बरोबर. त्या त्या सीझनला काय उपयुक्त आहे शरीराला, आता थंडीमध्ये तिळ तिळाची भाकरी तिळपोळी, तिळगुळ ह्या सगळ्या गोष्टी तर हो ज्वारी, बाजरीेची भाकरी आता कोणाला पटवून दिलं तर, ते पटणार सुद्धा नाही.
खरंय पण ते आपण त्या थंडीमध्ये कशा सगळ्या नवीन नवीन भाज्या मिळतात. मग त्यावेळीस ते आपण ते भोगीची भाजी
भोगीची भाजी वर म प्र त्येक सण पण आपला त्या त्या ऋतूनुसार ठेवला गेलेला आहे कि प्रत्येक ऋतू एन्जॉय केला पाहिजे, त्या त्या सीझन नुसार
बरोबर म्हणजे आपली खाद्यसंस्कृती खरय एवढी प्रगल्भ अशी आहे म्हणजे खूप प्रा प्राचीन आपण म्हणतो ना तशी
नाही म्हणूनच लोक जास्तीत जास्त आकर्षित होतात आपल्याकडे.
खरंय खूप जणांना आवडते आपले भारतीय पदार्थ भारतीय संस्कृती
भारती बरोबर आणि कोकण तरी असं फेमसच आहे खाण्यासाठीच फेमस आहे सोलकडी हं हं.
तांदळाची भाकरी त्याच्यासाठी तरी अ गावण याच्यासाठी मोदक पुरणपोळी याच्यासाठी त-तुफान गर्दी असते.
हम्म हम्म हं.
खूप सारे लोक म्हणजे अगदी जिथे टुरिस्ट वगैरे राहात ना पण त्यांची डिमांड असते की आम्हाला मोदक हवे आहेत, किंवा आम्हाला तांदळाची भाकरीच हवी आहे, आम्हाला सोलकडीच हवी आहे असं. खूप हा खूप ठिकाणी निदर्शनास येत आहे की लोक खाण्यासाठी फिरण्यासाठी कमी आणि खाण्यासाठी जास्त आमच्या भागाला भेट देतात.
अच्छा!
हो चालेल आपला वेळ झालेला आहे हो खूप खूप छान वाटलं तुमच्यासोबर बोलून धन्यवाद!
धन्यवाद!